हॅलो! मग एकालाच पायी केलं तरी चालते ते पाच
हा पाच म्हणूनच म्हणल चला केलं तरी चाल नाही तर गॅप टाकून केला तरी चालतय.
हह म भारी आहे
व्हय ज्यांना केलंय त्यांना पण फायदा आहे आणि म्हणजे करणार आहे त्यांना पण फायदा आहे. हम्मम् म्हणून म्हणलं आता मी तुला केल्यावर तुला पण याचा फायदा आणि मला पण असं आहे
हो हो
दहा मिनिटांचं कम्प्लीट करायचंच काय
हा हा हा हा चालत क
होय त्या दिवशी मी बसल जच हे करत मीटिंग मध्ये
हां
कार्यचच काम करत होतो मग ती साईडला होती मला म्हणाल ती काय करायलास म्हणून मी म्हणलं नाही ते जरा हाय कामाचं म्हणलं
ह
ते करालोय म्हणल नाही परत विच - हा
मला म्हणाल ती ते काय करत बसल्याली बाई तीच कसलं ऑनलाईनच काम करतेय ते मला म्हणाल ह
मी म्हणलं माझ्या आधीच हे कवा - तरी करायला लागते म्हणलं हम्म ह कुठे हे ग म्हणजे असं तुला कसं त्यात हे केलं तस करता याल नको हा सगळ्या एक तेच जण्याचे हजात होईल ते
हो
म्हणून काय बोललो नाही हम्म आणि एकतीस च्या आधी काय ते मुख्य ठिकाणी जर हे झाल तर झालं स्फोटीत मग म्हणूनच विषय नाही
हम्
मॅडमला सांगितलं बाई ह फोन के घरात अलो
होय काय विचारत होती मॅडम
काय नाही तेच की महागाच म्हटलं असं असं करा लागल्यात म्हटलं केत काळ के तईस नो फोन केलतो म्हटलं सकाळी
हां
आणि म्हणलं सर्व्हे चालू करतो म्हणता ना, आता म्हणा लागल्या माझी तब्येत बरी नाही उद्या बघूया आणि काय काय होतय आणि उद्या तु मी आ आसमा प्राजक्ता बसूया आणि बघुया म्हणाल्या, म्हटलं काय करू दिना काय कर. करू म्हटलं, म्हटल्यावर मग म्हणा लागली बघतो म्हटली विचारतो खरं म्हणलं तर भाग कुणाकडे याय पाहिजे? सांग मला म्हणा लागली मी म्हणलं आस्मा दिदींच्या कड म्हटलं तसं बघाय गेलं तर तर तेवढी चार घर हीला घ्यायला काय होत असल बडबडा लागल्या
ह तू ते कशाला सांगत बसलीस आता म्हणशील का नाही जस सांग के सांगितलंयस
अग सांगितलंय तस नव्ह तस नाही ग हे बघ किती घर हायत सांग हिजा हा हिजामुळ मग सगळ विस्कटतय ना म हे बघ कसं होतंय आता तिच्याकडे जास्त घरं खालची तिला भाग गेला की नऊ नंबर गल्ली मिळते ना मग नऊ नंबर गलीच कस सर्वे तेन सगळंच आहे ग ते पण बरं पडल अस म्हणा लागलोय मी मग हि हिला भाग जास्त होते ना आता असमाल -
मग होतोय बरोबर आहे मग जर तुला ते पण सोडल आणि हे पण सोडून तुला वर टाकलं की बस मग
काय सोडून
अ समज हे ब आसमा पण नाही केटकाळी पण नाही पण तुला ते-
नाही कसं म्हणणार नाही म्हणतच नाहीत ना- केटकाळेला वर यायचं नाहीये. म्हणजे तिला घ्यायचय भाग पण तिला अकरापासन नाही. तिला मग घेतले तर त्यानी अकरा पाासून घ्यायला पाहिजे ग आता.
होय
अकरापासन हे बघ दहापर्यंत आसमा घेनार. तिजे तिचा भाग, आणि अकरा पासून पुढं अकरा, बारा, तेरा. कोण घेणार, केटकाळे घेणार, मग त्या यत नाहीता. असं मला दहा नंबर गली पाय ठेवायचं नाही म्हणून सांगितलंय माहित आहे ना.
हा, हा, ते काय तर होय ना.
ह मग त्यामुळे ती काही घेत नाही, मग ती मग मॅडम म्हंटलंय की परवा मग. हाय असं तुम्ही वरती सारका म्हणल दोघी जणी. तुम्हाला इकडचं नको कणी तुम्ही वर सरका मी कुणाला बी इथं देतो म्हणल मग या नाही म्हणत्याता असाय ह मग त्या ह्या वर काय सरकणार नाहीत
काल आपल्याला त्या तई म्हणत नव्हत्या तिला मग फक्त एक नंबर गल्ली एक पण गल्ली - नंबर एकच गल्ली बास होत्या म्हणून.
होय, तेच की.
एवढं सर्व आहे त्या आठ नंबरला.
अगं काय, घरं थोडी काय दोन गल्ल्या घालायला पाहिजेत माझ्यात तिची एक गल्ली तयार होत्या, बघितलीस काय तू?
बघितलं सोड, पण ते आहेत सोड तिथं भाडे करू वगैरे आहेत भरपूर.
अगं भाडे करू नाही एक घर एक अशी जागा तुला रिकामी दिसणार नाही. ह्याकडेच ना कुठं आठ नंबर दत्तनगर पाासन. ते बरोबर अ ह्याला, अ काय ते अ लक्ष्मी म्ह पर्यंत तिकडं
हम्म,
त्या रोड ला, पलीकडचा रोड आहे बग
हा,
त्या रोड ला घर आहेत, आणि कट टु कट घर, असं तुला एकही जागा रिकाणी दिसणार नाही का काय नाही अशी घरं आहे तिथं.
हा, हा, हा
एवढा मोठ च्या मोठं अगं चालत जायलाच जवळजवळ तासभर लागते, त्या ह्या टोकासने त्या टोका हॅल
होय ते लई लांब गल्ले माहिती आहे मला, ते कस झालेय ते सात नंबर हे का नाही ते अर्धवटच आहे, अर्ध्या
हो अगं, सात आता तिथं पण घरं झाला तिथं पण प्लॉट पडले बघ तिथं पण घर झालं आता ती, नाही मी तिथच सांगायला लागलोय ना, ते प्लॉट पडायला लागले तिथनच आता.
म्हणजे तो पण वाढीवच आहे.
हा, तो पण भाग तिचा तिथं वाढतोय आता मण सहा नंबर म्हणजे सहा नंबर म्हणजे कुठलं रस्त्याला, तो पण भागात तिला तेच की, मग ती एक घेतली का नाही तिच्या सहा घर तिकड खाली, ती सरकली कणी कि मला नऊ नंबर गली देतात ग मग मॅडम, तर तेच त्यांना सांगितलं आज माझी ती जर घेतली इकडची, ती काय करायला माहितीय तिला एक तर हालायचं नाहीे तिथनं हा. म्हणून तिनं खेड काळे मुद्दाम उठून तिने खेटकाळी करतीस म्हणून ती करते आता असं करून तिने घातली या, केटकाळीचं म्हणणं नाही की तिने त्या ह्या वरच्या गल्ल्या दोन सोडायच्या.
हम्म,
असं तिचं म्हणणं नाहीये, मग हे आता प्रॉब्लेम काय ते फक्त आसमानही वाळीव भाग घेतला इकडचा खालचा एक गल्ली, ती घेतली ती कणी ती नऊ नंबर गल्ली तिला सोडायला लागतीया मग नऊ नंबर गल्ली मला मिळत त्या ना मग हा असा भाग होतोयच की परत
तिला नऊ नंबर सोडायच नाही आणि हेला बारा तेरा सोडायचं नाही असं झालंय
हा तिला नऊ नंबर सोडायचा नाही असं काय नाही तिला खालची गली घ्यायची नाहीय, तिला खालची गलीच घ्यायची नाही तिला हा तिला घ्यायचं नाहीे असं आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्यात कस व्हायला लागले, ती ढकला लागली केटकाळीकडे केटकाळी ढक त आस माकडे असलं चालय त्यांचं मी सकाळी आसमाला फोन केलेलो, आसमा म्हणली मॅडमने सांगितलय ऐकली आसमा तर बरं नाही तर मी शिंदे सरांच्याकंडन यमुंना सांगायला सांगणार मग काय करचील करतात ते करू दयात आणि असा असा भाग हाय ह्यो भाग असमाकडे द्यायला पाहिजे आणि आसमानच करायला पाहिजे असं सांगणार आहे मॅडमासनी म्हणून म त्यो कारण मीच सांगितलंय कारण हा भाग तिचाकडचं यालागतंय म्हणून
हम् हम् हम्
असच हाय
ते बाळूमामाचं मंदिर हाय की नाही त्याच्या अपोजिट साईड ला इकडं घरी घरं आहे तीच घर घेत नाहीत
हा तीच घरं कोण घेत नाही ग
अरे बापरे अवघड आहे की आणि ते तर रोडटच आहे घ्यायला पाहिजे
मग तेच कोण जर उद्या गेलं फिरतीला कधी कोणी येईल सांगता येतंय काय सांग
अवघडच हाय
हा म्हणूनच
हम्म
मी तेच म्हणलिया आता बऊ काय करतिया
आमचं पण आता तिथं प्लॉट पडल्यात कणी जवळ जवळ तिथं बघ सहा आठ दोनी सहा.. तीस तीस भर तर प्लॉट आहेत बघ
हा
हा म्हणजे तीस म तीस काय लगेच बांधत नाहीत
हम्म
तीस म्हटल्यावर लगेच काय तेवढी तीसभर होत हा पण त्यातले दहा तर हुत्यात कणी घर दहा तर वाढत्यातच की
होय
वर्ष गेल्यावर काय म्हणालीस
वर्ष गेलं आणि वाढतोयच ग भाग आता आता माझ्यात बघितलीस मग वर कस गेलंय दहा नंबर गल्लीच एका साईटन एकंदर
होय
पूर्ण भरलय कि गं आता
होय दहा अकरा बारा तेरा हाऊस फुल्ल आहे जवळ जवळ लोक संख्यात जाईल तुझी
मग तेच मग तिथंच हा मग ते मग कसं होतंय माहितय काय दोन गल्या त्या घेतल्या तरी पण लोडच होणार
मग केटकाळेला सांगायचं ना म्हण दहा अकरा बारा दे फक्त तेरा आणि तुझ्या जवळचा कर जा की आहे की म्हणा
आणि मॅडम नाही म्हणते की एक सारखा घेऊ द्यात म्हणते ती सांगायला लागल्या एकसारखा येऊ दे भाग म्हणजे वंचित राहणार नाही
हा हा हा
अस हाय, ते कसं होते माहिती काय निम्मा तुझ्याकडचा, इकडचा निम्मात इकडचा घेतला की मधी भाग वंचित राहा लागला ना. आता ह्या दोघींच्या मध्ये कसा वंचित राहिला. तस झालं. तिथं आता नवीन घर बांधलेली तीन. त्या घरात ते पण या अ केटकाळनी नि गेला नाहीत. हसा. हसावं तिला.
अवघड हाय
हम्म अवघड म्हणजे सगळंच अवघड आहे काय खरं नई बाई हे सगळं भागाचं व्यवस्थित लागूस तोवर काय खरं नाही
तिकडं बघ ती एकटी हाय कोणाचा प्रश्नच नाही विषय सपला
कोण
पलीकडं तुमच्या पुढं
होय होय. तेच तिला आगलावीला फोन केल.
हां.
मग सांग म्हणले, मॅडमला. सांग की म्हणली मॅडमला, मला हम्म. तिनच केलं मला फोन केलाता समोर मॅडमने. रिपोर्ट साठी. रिपोर्ट काय का?
की हा बा किती सांग? म्हणाले.
हम.
म्हणला दहा.
ह म रिपोर्ट सात किलो भेटते. कुठं आज गा अजून, अजून काय?
मी पण नाही खेळालले ते आता सगळी मिळून शंभरभर काढून घे पाहिजेत एकदम.
आता कधी काढायचित ग.
काढायची आहेत आता इलाज नाही काढल्याशिवाय.
आज जे आधार कार्ड नव्हती, ते एका घरातली ते आज घेऊन आलय बघ मी. ते आज काम केलं एकाने.
हा चालतेय दहा मिनटं झाल्यात.
हम्म हम् हम्.
तू कर तिकडून हा.
हुं हुं. हॅलो थांब थोड्या वेळाने करतो तुला. हम् हा हा.